काय कशा आहात?
हो मस्त, तुम्ही कश्या आहात? हो- बस मस्त, तुम्ही?
मी पण मज्जेत आहे.
आपण आज पावसाचे महत्त्व हा विषय घेऊ कारण खूप महत्त्वाचा आहे ना आजचा भाग.
हो, हा, पाऊस तर खूप महत्त्वाचा आहे. पाऊस नाही आला तर? किती वाट पाहतो
आणि पावसाने निसर्गाने मानवाला दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे ना? तर पाण्या शिवाय जिवण्याची कल्पनाच करता येत नाही.
आणि पावसाशिवाय ना पाणी मिळणे अश्यक य आहे ना, म्हणूनच पावसाला जीवनाचा आधार असे म्हटले जाते ना.
हा तेस ना, पाऊस हा कस ए म्हणजे निसर्गाने दिलेला आशीर्वादच आहे ना. होव.
हम्म पण पाऊस पृथ्वीवरील हेना प्रत्येक सजीवासाठी आवश्यक आहे. तो मानू माणूस असो का, प्राणी असो का, पक्षी असो मग झाडेस, झाडे झाडे असो का शेती असो उद्योगधंदे आणि पर्यावरण या सर्वांचे अस्तित्व कस ए पावसावरच अवलंबून असते ना.
हा म्हणजे कसं ए, पावसामुळे पृथ्वी ही हिरवीगार होते झाडे, नद्या
हॅलो, आवाज येतोय का?
हो येतोय येतोय, तुम्हाला येतोय?
आणि कसं ए ना वेळे वेळेवर आणि पुरेसा पाऊस पडला ना तर सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते पण पाऊस कमी पडला ना किंवा अतिवृष्टी झाली तर अनेक संकटांना सामोर जावे लागते आपल्याना
हो हा म्हणजे कसं आहे पाऊसात तर लहान मुलांना खेळायला अजून खूप आवडतं.
हा
आणि आता तर झाड तोड वगैरे होऊन गेले ना. त्यामुळे पाऊस पण पडत नाहीये, पाण्याचा दुष्काळ पावसाचा दुष्काळ. खूप पडतोय ना.
हा म आपणच पाऊसाचे - पाणी वाया जाऊ न देता पावसाचे पाण्याचे संरक्षण केले पाहिजे, त्यामुळे कसय म्हणजे पावसाची त्यांचाही कमी नाही होत ना का म्हणजे वेळेवर चा पाऊस येतो, पर्यावरणाच नुकसान नाही करायला पाहिजे.
बरोबर, आणि ना भारत हा कृषी प्रधान देश आहे ना. तर देशातील बहुतांश शेतकरी अ शेतासाठी पावसावर अवलंबून असतात खूपच लोक आहे. पावसावर अवलंबून शेतकरी
हो शेवटी म्हणजे कसं आहे पाऊसच जीवनाचा आधार आहे ना.
हम्म आणि वेळेवर पडणारा पाऊस आहे ना पिकांच्या वाढीसाठी ना अत्यंत आवश्यक असतो. तो जर वेळेवर पाडला नाही ना, तर ते शेतकऱ्याला खुप
हो
हम्म आणि कस आहे धान्य, भाजीपाला, फळे, ऊस कापूस, डाळी आणि इतर सर्व पिकांना ना पावसाचे पाणी लागतेच.
हो
तर चांगला पाऊस पडलाच आहे ना. भ हं भरघोस पीक पण येते, आणि शेतकऱ्याचे उत्पन्न पण वाढते, आणि देशाची अर्थव्यवस्था पण मजबूत होते ना.
पाऊस म्हणजे फक्त कस आहे की सेतीसाठीच नाही हो फक्त पिण्यासाठी वातावरण थंड प्रसन्न होते ना, आणि पक्षी प्राण्यांना पण त्याचा लाभ होतो.
हो बरोबर, आणि पाऊस न पडल्यास ना दुष्काळ पडतो पिके वाळतात. मग आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते त्याच्यामुळे आणि बा कीचे शेतकरी कर्ज वगैरे घेतलेलं असतं, ते पण त्यांना त्याचपण नुकसान होतं.
हो
हम्म आणि पाऊस पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करतो ना हा.
आपण कस आहे म्हणजे पावसाळ्यात सुरक्षित- राहणे गरजेचे आहे, आणि सध्याला पण ठिकाणी जाणे टाळावे आवश्यक ती काळजी घ्यावी.
हम् झाडांना ना पाणी मिळाल्यामुळे ना जंगल राहते. नद्या, तलाव, विहिर आणि धरणे पण भरतात ना पावसामुळे आणि तेच वर्षाने वर्षभर तेच पाणी आपण वापरतो
हाव पाऊस कस आहे म्हणजे आपल्या जीवनाचा आधार आहे त्याचा आदर केला पाहिजे प्रत्येक थेंब जपला पाहिजे
मग आणि म्हणता ना थेंबे, थेंबे तळे साचे तोच प्रकारे आणि कसना भुजल भुजलाची पाातळी वाढ पण वाढत भुजलाची पातळी पण वाढते पावसामुळे
हो येत आहेस
हम
हा पावसाळ्यात कस म्हणजे बघा तुम्ही झाडं असं बघा हा किती हिरव्यागार दिसतात असं त्याच्यानी आपलं मन प्रसन्न होत
हा बर, बर धूळ पण कमी होते पावसात
हा फक्त पावसाच्या अतिवृष्टी झाली तर पूर रस्त्यावर पाणी पूर्ण म्हणजे असं भरतं सिटीमध्ये तर जास्त पाहायला मिळतं असं
प्रदूषण पण कमी होण्यास मदत होते पावसात आणि ही हरवाई वाढल्यामुळे ना वातावरण अधिक सुंदर आणि प्रसन्न पण दिसते ना खूपच
हो मग पाणी वाचवण्यासाठी तर प्रदूषणच तसं रक्षण क्हायला अस हवा तुम्ही एक म्हणजे असं झाड कापणी थांबायला पाहिजे तुम्ही एक वर्षी एक झाड तरी लावायला पाहिजे पाण्याचा वापर कमी करायला हवा
बर, बर आणि पिण्याच्या पाणी ना अन्न किंवा उत्पादनाने दैनंदिन जीवनात केलेना अनेक गरजा पावसाळ्यामुळे ना पूर्ण होतात कारण प्राणी आणि पक्ष्यांनाही ना पाण्याचा पुरवठा होतो
हो
हा
प्रत्येक वर्षी म्हणजे बघा ना लवकर पाऊस येतो पण ह्या वर्षी किती उशीर झालाय पावसाला कारण ते अगदी दोष्टी म आपण म सांगळतो ना पर्यावरणाच
हम्म आणि उन्हाळ्या नंतर ना पडणारा पहिला पाऊस सर्वांनाच अ दिलासा देतो कारण पावसामुळे तापमान कमी होते आणि उष्णतेपासून पण आराम मिळते ना आपल्याला
हा ये बरोबर आहे
ह आणि शेतकरी बरोबरच अनेक उद्योगधंदे पण येना पाण्यावर अवलंबून असतात आणि जलविद्युत प्रकल्पा मधून पण वीज निर्मितीसाठी पण धरणांमध्ये पाण्याच्या सा आता आवश आवश्यक ठरतो
हो म्हणजे होत म्हणजे कसं आहे चांगला पाणी पडण्यास पण पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे ना
हां बरं, बरं चांगला पाऊस ज पडला ना तर उद्योग व्यापार आणि रोजगार पण चांग चालना मिळते त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासित पावसाचा मोठा वाटा असतो ना
हा म्हणजे आपलं भारत आपलं भारतात म्हणजे शेती प्रधानच देश आहे ना आपल्या देशातील अनेक शेतकरी कसे म्हणजे पाऊस वर अवलंबून आहेत, वेळेवर आणि योग्य प्रमाणात पाऊस आला तरच चांगले पीक येते ना? त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि देशाची आर्थिक प्रगती होते.
बर बर आणि भारतीय संस्कृती ना पावसाला विशेष स्थान. पण आहे खूप मोठं.
हम.
तर पावसाळ्यात अनेक सण, उत्सव साजरे पण केले जातात, हां.
हा म्हणजे कसं कालता हवामान बदलल्यामुळे. कसं म्हणजे आप-आजारही होतात ना, त्याच्याकडे डबल लक्ष द्यायला हवं.
हम्म. आणि पावसाळ्यात ये ना अनेक सण, उत्सव साजरे पण केले जातात ना. कवी, लेखक आणि चित्रकला यांनी पावसा ह पावसा च्या सौंदर्याचे मनमोहन वर्णन केले आहे, खूपच.
पाऊस कसा म्हणजे फक्त पाण्याच्या सोत्र नाही तर तो आनंदी समृद्धी जीवनाचे पण प्रतीक आहे ना? त्यामुळे निसर्ग सुंदर दिसतो.
हां बर बर. हम्.
हं हं.
आणि कसं ना की अ पाऊसा मुळे निसर्ग ये ना नव चैतन्य फुलून येतो आणि मोर नाच ताना, पक्षी आनंदाने किलबिल करताना आणि सर्वत्र हिरवाई पसरते ना? त्याच्यामुळे मन प्रसन्न पण होतं एकदम.
ह पावसाचे पाणी म्हणजे कसं ये साठवणे म्हणजे जल संधरण करणे, खूप आवश्यक आहे. पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवले तर, भविष्यातील पाण्याची समस्या कमी होऊ शकते. आपल्या घरातही आपण जपून वापरायला हवं.
हां आणि पाऊस ना आवश्यक असला तरी, त्याचे प्रमाण ने ना हां आन पावसाच प्रमाण पण ना, आवश्यक असला तर अ तेवढाच त्याच प्रमाण अ संतुलित असण गरजेचे आहे. कारण जास्त पाणी पडला ना, ते पण नुकसानदायक ये.
हां कस पाहिजे जेव्हा पहिला पाऊस येतो ना, तेव्हा माती सुगंध म्हणजे असं प्रत्येकाला आवडतो.
हां पाहिला पा आणि कसं ए पाऊस जर जास्त प्रमाणात पडला तर त्याच्यातना अतिवृष्टी झाल्या पू झाल्या पूर अ भूस-भूस्खलन आणि मोठे नुकसान होते तर उब उपर ये ना अ पाऊस पडल्यास दुष्काळ पण निर्माण होतो, त्यामुळे ना पावसाचे पाणी ना साठवणे, अनं जल संधारण करणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे हि प्रत्येका ची जवाबदारी आहे.
हो.
हम्. पाऊस म्हणजे ना, जीवनाचा श्वास-अ-श्वास आहे. अ शेवटी तर मी एवढं सांगेल की, तो केवळ अ शेतीस नव तर तर संपूर्ण सृष्टीला ज, जगवतो. पाऊसामुळे ना निसर्ग हिरवेगार राहते आणि अन्नधान्याचे पण हा उत्पादन पण वाढते ना त्याच्यामुळे.
चाले.
हम. चला मग भेटूया, पुढच्या टॉपिकवरं, हो.